हॅलो
हा
हम्म बोल
बोलाय तर
बोल की जेवणार कधी?
देवनार मानं, आता जाऊन.
जाऊन म्हणजे?
आता मी घरावर आलो आहे म्हण आता इथनं जाऊन मोबाईल चार्जिंग ला लावून
हम्म
मग जेवनार
असं व्हय, हम्म ये ये
ह
ह
ह
जय श्रीराम प्रसाद काय नसतोय तिथं?
नसताय हे हेंचही मणत्यात आणि नेतात त्याच्या आता आता भजन असल.
काय असेल?
भजन
हा
इथे देवळात जात नाहीसा हरिपाटला?
नाही जाईत.
जायचं की बघाय जाण्याचं.
बोलवल्यावर जाणार मला कोण बोलवतच नाही मी कसे जाऊ!
बनवाय आणि कशाला लागतंय.
बोलवायला कशाला म्हणजे मग ते कधी असतय काय असतय माहित नको मला?
कळतंय कि
कसं कळायच!
अ राहायचं इथं अश्विनी वाहिनी बर जायचं ती जाते कि घेऊनहा रडत.
ती आणि कुठे घेऊन जाते तीच तीच लवकर पळती. माझं जेवण व्हायला पाहिजे त वा.
ती ती चार वेर गेली अशी पोहोचते अशी तुम्ही एक ऑरेंज बेईटच ड्बा काढून द्यायचा बघा झालं.
असुदे खाते ती
लइ खाती
हा कुठ तर बाहेर गेल्यावरच कि तेवढं खाते रोज नाही खाइत
घरात बी बसती काही कधी तर एक कायतर शिवत बिवत का नाही बसती.
हा कव्हा तर असतय ते दरोज शिवत्या.
ते वेगळा विषय
हं ऑरेंज वाईटच कशाला दुसरं पण चालत्यात कि,
नाही तिची फेवरेट आहे त ऑरेंज बे
हं मिळायली पाहिजे ऑरेंज बाईट.
हम्म
हं
ते दुसरे कुठला खायच नाही ऑरंजेटच खाती.
नाही आता माझ्या संगट फिरायला येत तेव्हा दुसऱ्या खाती कि.
कुठल दुसरं?
पेरूच,
हा पेहरूच बी आता बंद झालं
ट्या मँगो
कच्छा मँगो पेरूच परत परवा क ते बी मिळाल नाही तिला पान पान चॉकलेट खाली.
पान चॉकलेट भारी लागतेय एक रुपयाला मोठा असतय ते.
हं लय संपत बी नाही लवकर.
हम्म ते ऑरेंज मिट पाच मिनटाला संपतय आणि तिथं ते चपऱ्या एक एकदा दाताला बी लागत्यात.
होय की पेरूचं आणि ते आणि कसलं तर खाते बाबा ती मिठाचं, अ मीठ असतय कि त्याच्यात ते पण
डॉक्टर आहेसा काय तर सांग तिला चांगल ह खावा म्हणून,
हं मी काय सांगू?
डॉक्टरांच ऐकत्यात.
हं माझं ऐकते ती!
ऐकली एवढ्या फिराला त्याशी आय काय नसेल तर सोडून येत तिकडं सोडून यायचं.
हं. सोडून येेऊन काय करणार? त्यांच्या घरातली माणसं घेतील काय मला परत.
घरातले घेेतात की.
हम्म. कसं घेतील? मी सोडून आल्यावर. तुला सोडून आलो. तर घेतील मला.
सोडून आल्यावर मी आणि परतून येताव की.
हम्म. कुठल्या तर ह्याच्या देशाला सोडून याय पाहिजे मग.
कुठल्या.
तुला देशच माहित नाही. त्या देशाला सोडून यायला पाहिजे.
मा सगळा देश माहित आहे. कुठल्या देशला सांगा. अं.
सगळा देश माहितेय. हम्म. भारी कि बा म तुझस. आम्हाला इथलं इथ. बेळगावातलं काय माहित नाही. ह
बेळगावमध्ये सांगा तुम्हा कुठं हे करायचं. कुठली बी गल्ली फिरुन आणतो.
कुठली.
ऑल बेळगाव फिरलोय. ऑल बळगाव फिरलोय.
हम्म. सगळीकडचच माहितेय.
हम्म.
ह.
ज्या दिवशी अभ्यास द्यायचा टईमेत. त्या दिवशी गायब.
काय होतय.
ज्या दिवशी अभ्यास. ज्या त्या दिवशी कॉलेजला सुट्टी.
का?
मार त्यात.
मग काय. सायन्स पास होतच हाय की तू.
राहतय की. कॉप्या मी णेणार. मग कॉप्या घिउन जाणार म.
होय. कॉप्या घेऊन जाऊन. कस रे म.
तस कुणाला ळखत नाही ना. कॉप्याकाकडून गेल्या. कुणाला सांगायच कॉप्या घेऊन मग कुणाला सांगायच कॉप्या घेउन गेला म्हणून.
सांगायचं नाही खरं. सुपरवा्हायझर नसत्यात.
सुपरवायझर काय. सुपरवायझर दिसत बीनाही इड. आक्षर बघून ती भेटते.
का? एवढी भारी आ क्षर असत्यात तुमची.
ओळखतच नाही. हम्म. ओळखत नाही तर अक्षर. का. असंच इथं पडला होता कागद. तो घेऊन आलो म्हणायचं.
हम्म् हम्म.
आमचं ज्या कॉलेजला पडतय. तिथं कॉप्या दररोज दरवर्षी पडतात.
हम्म. म सुपरवाझर
तथ्हा काय टेन्शन सुपररायझर तिथं सुपररायझर बी त्याच कॉलेजचे असत्यात.
हम्म.
आणि त्याच कॉलेजची पोरं तिथं असत्यात त्याच्यामुळ सगळ्यांसनी कॉप्या देतात.
हं. मग तुम्ही कॉप्या घेऊन पास होणार तर.
नाय.
ह काय ह.
पास झाला सपला विषय.
हम्म. तसं नसतयं ते. मग सायन्स साय कॉमर्स घ्यायचं होतं नई मग.
म कॉमर्स घेऊन काय करणार काय तुम्ही सांगा?
काय डिग्री घ्यायची.
ते डिग्री येऊन काय काय माहित नाही. माहित नाही.
माहित नाही कसं.
हम्म.
काय करणार?
म कॉमर्स काय करणार ते सांगा पुुढं? सायन्सच काय तर ऑप्शन असतय ओ.
सायन्सला काय ऑप्शन नाहीयेत.
सायन्सला ऑप्शन तर असत्यात. तिथं एक म्हणजे एकच की चार्टर अकाउंट. सि ए एवढं व्हाय भेटतेय. दुसरं काय नाही.
पण डिग्री भेटत्या कनी बीबीए करायच. नाहीतर मग बी ए करायचं. सॉरी बीकॉम करायच. बीसीए करायचं.
ते म्हणलं बि ए आणि कुठं असतयं या कॉमर्स मध्ये. बी ए आर्टस मध्ये असतय. त्याच्या पेक्षा आर्टस आणि केललं बरं.
बारावी अशीच करायची होती तर मग, ते आर्ट्स करून मग बी ए डिग्री घेतली असली तरी चालं असत. नावा पुुढे डिग्री लावत्या नव्हं. तुम्हाला काय करायचं असू दे. नसु दे.
मग त्याच्यापेक्षा आर्टस आणि बरं नव्हं मग त्याच्यामुळे काय शिक्षकबि व्हाय गावतयं. काय ऑप्शन लय उघडत्यात.
शिक्षकला आता कसं प्रायोरिटी तेवढी नाही हाय रे.
हम्म. काय मग ते घेऊन आय टी आय केली असतीस - - रेल्वेमध्ये जॉब लागताय. मस्त सरकारी नोकर साठ वर्षापर्यंत.
तसं नाही. मी काय म्हणतोय डिग्री करून प हे अकरावी, बारावी करून परत आयटीआय बीटीआय करण्यापेक्षा पहिलाच दहावी झाल्यावर ऍडमिशन मिळ- - ते आयटीआय काय करायचं नाही. पुण्याला माप
माहिती हाय की. नव्ह. आय टी आय केल्यासकनी डायरेक मान आता भरती बघ ना बघितल्याची तर हे लागतय बारावी लागती.
मग हे पण करायचं. ते पण करायचं. अकरावी बारावी बी एक्सटर्नल टाकायचं नव.
कुठं महाराष्ट्रात टाकाय लागणार मग ते बेळगाव मध्ये कुठ घेत नाहीत एक्सटर्नलला.
का चौकशी करायची की.
चौकशि केलंय सगळ.
होय. केलेय तर.
हम्.
उगीचच काय बी सांगत बसायच. केलंय म्हणुन हम्.
नाही. अजून चालू हाय. व्हय जेवाण बी चालू आहे तिच इकडें बोलली बी
बोल मी काय म्हणत होतो मग महाराष्ट्रातलं कर्नाटकात चालत नाही
अ ते मला डॉक्युमेंट देताना लई लई हे करतेती नाटके महाराष्ट्रवाली
काय करायचं मग कर्नाटकात नाही नाही महाराष्ट्रातच आयटीआय हे महाराष्ट्रातच एक्स्टर्नल टाकायचं आणि आयटीआय पण महाराष्ट्रातच करायचा ना मग
मायी दहावी पैशच्या झाल्या नव कर्नाटकात
मग सगळच डॉक्युमेंट्स ते कर्नाटकातलं पाहिजे व्हय एकाच ह्याच्यात
हा हा अस असतय
असं असते वी मग दुसरॉ ती सायन्सला सायन्सला एक्सटर्नल देत नाहीत आर्टसला ते दिलं असतं की ते टाकायचं ना म आणणस वगैरे मग
ते पण बरोबर आहे कारण महाराष्ट्रात हे पण डॉक्युमेंट्स असत तुमचं आता भरतीला लागायला माहिती
महाराष्ट्रात नाही नाही मी काय महाराष्ट्रात हा मी महाराष्ट्रात म्हणत नाही.
हम्म
आता कर्नाटकात पण कर्नाटकात बेळगावातच कुठ तरी सायन्स ला बघण्यापेक्षा मग आर्टस ला बघायचं ना एक्स्ट्र जंगल टाकतात काय
नाही म्हटलं आहे. ना कुठलं भ
नाही नाही म्हणले
हम् नाहीतर ते असं आर्टला घेऊन एनसीसी करणार होता
मग आता तुम्ही ह्याच्या वेळेला एनसीसी ला नव्हता.